हॅलो.
हॅलो.
पाहुणे आले का हो तुमच्यात
ए पाहुण्यांचं काय लागलंय रे तुला उगाच आपलं
ते काय मग सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे ना तुमचा आता संडेला.
तुम्ही पण येऊ शकताय.
आम्ही नाही आम्हाशी इन्व्हाइट नाही हो.
इन्व्हाइट केल्यावर पण नाही येणार आहे तुम्ही मला माहितीय की
इन्व्हाइट केलं नाही वो आमासनी दिदीचा नंबर ब्लॉकला टाकणार आहे आज कोण येत नाही ना मग
बापरे एवढं कोण करतेय असं.
कोण करते मी करतोय लई बाद आहे मी तुला माहित नाही अजून
मी सांगणार मम्मीला मी मम्मीला सांगणार ब्लॉक केलाय म्हणून
केल्यावर सांग आता कुठं सांगालस कराय नाही अजून आणि एक गोष्ट करत नाही रे बाबा र तेवढं नॉलेज आहे मला तू जरा वागून बघकी जरा माझ्या उद्दत मग तुला समजल.
हम्म समजले गी मला बाबा उद्धट वागल्यावर काय होतय. मग तुझं ऐकत नसल्यावर कसं होतंय काय काय होत. ते माहित झालय.
मग बाय मग राशील ना ग पिल्लू माझ्यासोबत एकदम हॅप्पी. ठेवणार शंभरे टक्के ठेवणार पण राहण न राहण ति तुजावर
हो हो. हो हो.
राहा बा. मस्तपैकी राहा एन्जॉय कर माझ्यासोबत काहीच कमी पडू देणार नाही सोड तुला म्हणजे मो त्यामुळे डायमंड काय घेऊन येणार नाही बाई ह.
लॅब डाय लॅब प्रोसेसिंग डायमंड घेतो म मग मी लॅब प्रोसेसट असतोय माय त्याय काय. म्हणजे लॅबमध्ये तयार केलेला असा जो तो काय असा रिअल नसतोय. समजलं.
तुझ्या बड्डे ला मी घेणारय आहे डायमंड रियल नव ग. रे ना मग सगळं ते माझ लो मी काय लागतील दहा रुपयेचा काय नाही सोड. हजार मधे घेणार थोडं हजार मध्ये घेणार.
ह. काय गरज नाही या वर्षी घ्यायची खरं सांगायलोय.
त्यावर सुूट सुट व्हायला पाहिजे असा घेण.
पण तू या वर्षी घेऊ नकोस पुढच्या वर्षी घे. खरं सांगालोय, या वर्षी काही गरज नाहीये. ऐक माझं, हा.
पुढच्या वर्षी, तुझं लग्न आहे?
नाही
हा
पुढच्या वर्षी मी फ्री असतोय, मला काय नसतय. मी ऍक्च्युली डॉक्टर झालेलो असतोय.
ओक ओक, घ्या जावा, घ्या जावा, घ्या जावा. मग आत्ता काय पाहिजे तुमच्या माझ्याकडून?
अ, आ, अ काय करालाईस?
माझ्याकडून आत्ता काय पाहिजे?
तू.
मी तर तुझाच आहे. तूच माझी
बास मला तेवढंच.
तुझाच राहणार कायम. मी तुला कुठ सोडणार आहे, कसल आहे काल झोप लागली दोन टाईम तुझ्यासोबत
मला पण काय करणार आता मग
कसं झालंत माहितीय? आपण दोघं एकत्र झोपलेलो तर बरोबर आहे
हो हो.
पूर्ण माइंड झोपलं नव्हतं मग तू माझ्या खुशीत हाईस असंच वाटलेलं मला.
होयचं की.
तसं झोप लागल्यावर माणूस एकदम कोम्यात जातोय ना काही सूध नसत्या.
तसं व्हाय नव्हतं काय? मला झालत.
झोप लागलेली, पण तू माझ्यासोबतच असं मला जाणवत होतं.
हा, ते होणारच की.
तुला सुध होती मी तुझ्या सोबत आहे अस? काय पण सांग
नाही, नाही म्हणून सांगालंय पहिलाच मला शुद्ध नव्हती.
मला तसं होतं, मला झोपलाली दोन टाइम पण झोपला पण मी तुझ्यासोबत झोपलोय असं मला वाटत होतं.
मला काय तसं वाटलं नाही.
हेला म्हणत्यात प्रेम, तुझत काय बोलून चालत नाही ना याच्यावर.
अडकला आवाज.
अश्लील अश्लील घाण बोलून चालत नाही.
हो, नको बोलूस.
हम्! माझं प्रेम वेगळ आहे.
आहे, हाय नव आहे.
आहे, खूप वेगळं आहे.
हाये, आहे, अ अ.
आ आ
आहे, यस यस, हा हा. हम्म हम्म बस बस
हा
आणि आयच म्हणते चला म्र लागे त गीनलंई
हावी हावी
जाऊ दे काय म्हणायचं म्हणून ऐक तुला असं म्हणजे राग येत आहे ना मग मी जवळ नाही म्हणून राग येतोय ना रोज बगी नाही रोज येतो ना
दररोज सेकंदला येते मग काय करणार आहेस येणार आहेस काय डॉल देणार आहेस तुझ केक
माझ्यासारखी डॉल बनवून मिळते की
बनव दे
हम्म
हा
आणि मी कुठे जाऊ मग
तू राह तिथं आई बाबांच्या पशी
का मला काही मला गरज नाही
ते तुझंच उभं
कस लबा दय रे आणि यांचं तेवढा आम्ही बघायला पाहिजे म्हणून हॉल आनंदी म्हणून जा की आणजा पैश
मग तुला आ मी देतो किती का असते ती भाजी काय खरंच तुला एक घेऊन द्यायला पाहिजे क तेी
नाही नाही
ऑनलाईन मागवतो काय
तू मागं ते तुमच्याच ह्याच्यात जाणार आहे
तच्याा
आता बोलायला नको ते बोललो असत बक्की कसं करतो मागो नुसता दाखवतो हिंगा दाकूदो हिंग
मागवतो मागवतो रे बाबा मागवतो मागवतो येऊ येऊ येऊ येऊ येऊ तुमच्या घरलाच मागवत तुम रला अड्रसहा मा चौथ गल्ली गणेश नगर इशरगंडी
अरे डोंट अनौनस मा अॲड्रेस
माहितय काय ना कुठलं पण
हा हॅलो
काय नाही रे बाबा तुमच्या्या मशीनी कशा चालयत
आहेत आहेत
ओके
हम्म
झालं इन्कम एक लाख
माहीत नाही.
हम हम. काय महिती ये मग?
खायचं, प्यायचं, झोपायचं, वरपाय करायचे
वय पाय प पाय करायच
तेज हे जवळ
वर पाय करायचं.
हा.
कोणा जावळ?
तुमच्याजवळ
आमच्या जवळ आणि कवा केल्यास?
मग कोण करतय?
भेटायला तरी इत्यास काय कवा?
येतोय नव.
कवा येत्यास सांग मला?
आठ दिवसातन दोन वेळा
कवा आल्यास आठ दिवसात मग दोन वेळा?
एकदा तर येतय नव?
कवा आल्यास एकदा तर?
हम हम. जाऊद तूला आठवत नाही आहे सोड.
खोठं बोलायला एक नंबर आहेस बग
खोटं एवढ बोलत जाऊ नकोस ह माझ्यासोबत मला आवडत नाही पहिला
बरं
काय पण अस, काय पण असून दे खर मला किती पण राग येउदे. भाऊ मला राग येणार आहे तुला माहिती आहे. तरी पण खोटं बोलू नकोस.
हा. नाही बोलत.
तेच किती खोटं बोलायला नाही नाही, खोटं बोललेला राग माझा अ म्हणजे खोटं बोकलेला राग जाणार नाही, पण तू खोठं बोलणार नाहीस पण खरं सांगाल्यास तो राग माझा लगेच जाऊ शकतोय. हा बाबा, असं वागल्या पण खरं बोलल्या
हम बरोबर हाय की.
नाही तर खोट बोलून काय तर फूड नेशील
खोटं बोलून काय फूड नेऊ मी?
रिलेशन आपल.
हम्म.
म तुझं काय खरं नाही.
हम्म.
बरबाद हो जाओगे तुम, बरबाद हो जाओगे तुम पुरा.
बर, ठीक ये.
आता मग, भीती वाटल्या ग पोरींची पण मारायला नव पोरी तीज्या आईला काय पा घालून काय पायजे ते कुठं सिलेंडर मध्ये घाल, कुठं बॅरलत घाल, कुठं ढक्क कुलंदी
पण ज्यांना भीती कशी काय नसेल? की त्यांना त्यांची सुटका थोडी ना होणार आहे
पण मारते खरं जीवाला मारते म्हणल्यावर माणूस अवघडाय बाबा
तेच ना मारते ते वेगळंच आहे क्रिमिनल माइंडेड व्हायला लागलात ती पण त्यांना त्यांना हे पण माहिती आहे की मी सुटणार नाही आहे माझी पण सुटका होणार नाही मी पण जाणारच आहे. पण काय पैसेवाला जर असेल ना?
त्याचं राहू दे, पण एका गोष्टीं सांगायचं ना‌. बाबा मला तो आवडत नाहीस तुझं मला काहीच आवडत नाही आपण वेगळं होऊया, डिव्होर्स केलाय ना बाबासाहेब आंबेडकरांनी
हम्म, काय माहीत तसं का करतात मला ते ती केस झाल्यापासून मला पण ते काय वेगळंच वाटायल असं का केले असेल त्या पोरगीनं? का मारली असेल त्याला? जगला असताना ते त्यांच त्यांच लाईफ
अरे! कसलं भारी तू काय तरी करणार तिकडं
बग की तर
याला मरायची काय गरज होती. तू कवा तर बदला घ्यायची माझ्या बरोबर
ठेऊ काय फोन?
त्रास देतोय न्हव तुला आम्ही, आता बड्डेला येत नाही म्हणालोय कवा तर मनात धरशील, असं केलाय न्हव बरं ह्याला इंगा दाखऊया म्हणशील आणि काय तरी करशील बघा
हम्म
हा
हा हा
हो म्हणतोय ब आणि
हा
कर बाई कर काय करायचं, ते कर जवळच येत नाही तुझ्या आता
हम्म चालतय राहू दे
राहुंदे, ठीकय
हा ठेऊ?
हा